हॅलो
लोक
हा आवाज येतोय पॅम माझा नाही नाही तुमचा थोडा म्हणजे अडकतो आहे आवाज
आता येतोय का मॅम आवाज माझा हॅलो
हा हा हा आता येतोय मॅम आवाज हा
हा बोला ना मॅम
हह आतला मग असच बसले होते मग आपल्या मग तर आता खूप दिवस झाले म्हटले तुमच्याशी बोलून मग त्या त मला थोडा कॉल करायचा मग आपल्या आता आपला जो काही भारत देश आहे आपल्या भारत आता सारख्या देवशांमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात आता मग त्या सणांपैकी हा म्हणजे मला आमच अ नवरात्र उत्सव हा मला खूप आवडतो मग मी तुम्हाला त्या नवरात्र उत्सव बद्दलची थोडीशी म्हणजे अ जे काय आहे म्हणजे आमच्या इकडे जो नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो या तुम्हाला मी सांगते. तम म्हणजे मी सांगितल्यानंतर तुम तुम ओके चालत मग तुम्हाला मी नवरात त्रवस्त बद्दलची थोडी माहिती सांगते म्हणजे कसा साजरा केला तसा की म्हणजे अ आमच्या इकडे आता नऊ दिवस असतात की बाबा नवरात्र उत्सव येणार आहे म्हणल्यावर बायकांच्या मध्ये खास करून ज काही महिला मंडळ आहे त्या महिला मंडळांच्या मध्ये खूप आनंदाच वातावरण असत कारण का त्यांना अनेक ठीक ठिकाणी फिरायला मिळत म्हणजे जो काही अनेक ठिकाणी फिरायला मिळत म्हणजे काही त्यांना म्हणजे आता वर्षभर म्हणजे धावपळीच्या आयुष्यामध्ये लोक काय करतात म्हणजे देवाला म्हणजे जास्त करून जात नाही पण त्यांना जे देवाला जायला लांब लांब तेल घायला वगैरे मिळतं. म्हणजे देवाचं दर्शन त्यांना मिळत म्हणून ते जास्त करून अ नवरात्र नवरात्र उत्सव येण्याची वाट पाहत असतात. आणि अ आपले गणपती बाप्पा ज्यावेळेला जातात त्यावेेळेला आपल्या लगेच हा नवरात्र त पंधरा दिवसानि येत असतो. पंधरा महिन हो हो ह ठीक आहे मग आता अ नवरात्रीचा पहिला दिवस असतो. नवरात्रीचा पहिला दिवस अ हा जो काही म्हणजे असतो तो आपण घटस्थ य घटस्थपना आपन त्या दिवशी म्हणजे घट स्थापन करत असतो.
हो बरोबर बरोबर.
त्याच्या अगोदर म्हणजे आता नवरात्र आहे म्हणल्यावर आमच्या इकडे म्हणजे जे काही कपडे धुणे घर आपलं सगळं स्वच्छ अगदी नीट नेटके ठेवणे कपडे म्हणजे हातरून जे काही पांघरूण वगैरे असतं. ते आपण स्वच्छ धुऊून देतो घरात जो काही धुरळा वगैरे आहे तो सगळा पूर्ण निघून जा जातो कारण का आपलं पूर्ण घर स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपल्याकडे असते कारण का आपल्या घरात अशी लक्ष्मी प्रवेश करणार असते. त्यामुळे आपलं घर असं अगदी आमचे इडे असं स्वच्छ सगळं करतात वर करतात. म ते म्हणजे कर ना ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घटस्ता म्हणजे ते सगळे म्हणजे अगदी आठ दिवस नवरात्राच्या आठ दिवस अग अगोदरच स्वच्छतेच काम चालू अस आणि मग नंतर अ नंतर अ जो काही घटस स्थापना असते मग त्या सर्व स घटस्थापने दिवशी जे काही बी बी म्हणजे जी काही बी असतात ज्वारी मग का गहू अ आणि हे परत असे सातू असे जे काही कडधान्य असतात हरभरा अ ते सगळे कडधान्य मिळून एक म्हणजे शेतातली माती एका कागदावर किंवा इ ताटामध्ये घेतली जाते. आणि त्या ताटावर ताटात जे काही जी बिया आहेत ब बिया आहेत त्या बिया घातल्या जातात. आणि अ घा ज्या काही हा बियांचं पाकेट मिळतं किंवा घरी सुद्धा आपण प्रत्येक खेळतलं घेऊन ते करू. शकतो मध्ये काही त्या मात आहेत आणि त्या मातीत आपण त्या बिया घालतो वर तेव्हा कलर्स ठेवतो आणि ते तर त्यात पूर्ण पाणी वगैरे घ पाणी भरून अ त्या पाणत्यात नारळाला त्या देवीला आपण. पूजत असतो. आणि तो म्हणजे आपण आपल्या हीकडे अ तस पुजण्याची पद्धत आहे. मग ते झाल्यानंतर ज काही आपले देव आहेत. ते देव आपण स्वच्छ अ स्वच्छ घासत असतो. आणि स्वच्छ देवाला स्वच्छ देवाला अभिषेक घालून. त्यांना, आठ दिवस त्याचे म्हणजे वस्त्र वगैरे काहीच बदले देवाला हलवायचं नसतं त्यामुळे कारण का ते, उपवासाला बसलेले असतात. आणि त्यामुळे त्यांना पानाच म्हणजे जे काही खाउची पानं आहे. त्या खाउच्या पानावर त्या देवाांना सर्व सर्व जाते. सर्व देवांना पुजले जाते. मग ते जे काही आपले आपण जे काही मातीत ते केलेलं घटस्थापना आपण केलेली आहे. ते असं नऊ दिवस, त्यांना कोंब येण्यासाठी. त्याला रोज पाणी घालणे. अगदी पुजणे. आणि रोज न चुकता हार घालणे. ही आपलं जबाबदारी असते. कारण का जो काही आपला घट आहे. तो व्यवस्थित येणे आपली ती म्हणजे कडधान्य म्हणजे आपला जो काही, म्हणजे नऊ दिवसात आपलं, आपलं पूर्ण ते उगवणे गरजेचं असतं. आणि आपल्या देवीची आपल्यावर अशीच कृपा राहू दे. म्हणून आपण देवीला विनंती करत असतो. मग आता त्या आठ दिवसाांनं तर मग आपल्यात जो काय आहे. तर विजयादशमी येते. विजयादशमी मी दिवशी अ अ म्हणजे अ अ सोनं वाटा. सोनं घ्या. हे सुद्धा होत. आणि खरंच म्हणजे, खरंच म्हणजे त्या दिवशी देवसुद्धा, दुसऱ्या दिवशी देव उठत असत. नवरात्रन सोडत असतात. नऊ दिवस बायका अगदी मनोभावाने. मनोभावे देवा देवीची पूजा करत असतात. आणि उपवास धरत अस तात. अगदी एकेकांच्याकडे चप्पन न घालणे. अशा अनेक पद्धती असतात. एक एक फक्त फळे खाऊन करतात. व एक एक जण उठठा बसतात सुद्धा नवरात्रन कारण का, म्हणजे आई येते त्या दिवशी उपवास धरून अ सोडतात. आणि नंतर ज्या वेळेला अ ज्या का हा विजयादशमी दिवशी, एक दिवशी उपवास धरतात. असं सुद्धा लोक कधी जस जना जसं ज्यांना स म्हणजे जसं ज्यांना जमेल तसं. अ ते उपवास करत असतात. अगदी खजूर ते वगैरे देवाला देवाला नैवेद्य दाखवत असतात. ताक पिऊन. किंवा एक एक जण नुसता चहा पिऊन, आणि थोडेसे फळे खाऊन. हे असे करतात. असं आणि अरुजाच्याशी आपला कडाकणीचा जो काही निवेद असतो. तो एक एकाच्याकडे कडाकणे, कानोले अशी पद्धत असते. एक एकाच्याकडे कडाकणे असते. अशा पद्धतीने आमच्या इकडे, कडाकणी झाल्यानंतर मग ते कडाकण्याची माळ वगैरे बांधली जाते. आणि अशा पद्धतीने आमच्या इकडे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मॅम तुमच्या इकडे कोण कशा पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
हो मॅम. आता मी माझ्याकडच म्हणजे जे काही अ पारंपरिक किंवा संस्कृती आहे. ते नक्की सांगेन. पण तुमच्या इकडची जी पद्धत, तुम्ही सांगितला. अतिशय उत्कृष्टरित्या तुमच्या इकड ते तो जो कार्यक्रम आहे. म्हणजे ते जे फंक्शन आहे. ते उत्कृष्टरित्या राबवलं जातं. तर यामध्ये ना मॅम. आता विजयादशमी दसरा याबद्दल मी सांगेन. तर दसरा. दसऱ्याच्या वेळी आता त्याला विजयादशमी का म्हणतात? तर आपले जे प्रभु राम होते. ते त्यांनी ते जे रावण आहे. त्यांना दहा दिवस त्यां वध करत होत ते. म्हणजे दशमी म्हणजे दशमी म्हणजे दहाव्या दिवशी त्यांना रावनाच वध करण्यास अ एक असा म्हणजे अ चांगला म्हणजे वध करण्यास त्यांना मिळाले म्हणजे त्यांचा वध झाला. फायनली म्हणून त्या दिवशी त्यांनि त्यांनी त्यावर विजय मिळवला म्हणून त्या दिवसात विजयादशमी दसरा असे संबोधले गेलेले आहे. आता तुम्ही जे सांगितला अगदी घटस्थापनेपासुन ते दसरा घट घटक स्थापने पाासून दसरार्यंत दसरा म्हणजे विजयादशमी दसरा दसऱ्या पर्यंत तुम्ही जे काही माहिती दिला त्याचप्रमाणे इकडे म्हणजे आमच्या गावी हा सण साजरा केला जातो. आणि विशेषतः म्हणजे दसऱ्यांमध्ये आमच्या इकडे रात्रीच दांडिया नावाचा एक फंक्शन असतो. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये टिपऱ्या असं म्हणतो तो कार्यक्रम म्हणजे विविध हम. दृष्टीने, विविध प्रकारे आमच्या म्हणजे इथे मुलींसाठी मुलांसाठी सर्वांसाठी राबवला जातो. अतिशय छान असे त्यामध्ये स्टेप असतात. आणि त्यामध्ये अशी गुजराती गाणी वगैरे असतात असं खूप छान पद्धतीने तो सण म्हणजे ते तो जो कार्यक्रम आहे तो राबवला जातो. काही ठिकाणी तर जे दांडियामध्ये उत्कृष्टरित्या अ म्हणजे पार्टिसिपेट म्हणजे ते प्रवृत्त करतात त्या लोकांना बोलवून ते फंक्शन व्यवस्थितरित्या पार पाडलं जात. त्यानंतर अजून म्हणजे तुम्ही ज सांगितला की आपल्या या म्हणजे नवरात्र सणामध्ये काही लोक उपवास करतात तर हो म्हणजे त्यांचं मन शांत राहावे. त्यांना शांतता मिळावी, प्रसन्नता मिळावी, देवी देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे अस अस म्हटलं जात. आता या नऊ दिवसामध्ये अ स्त्रिया वेगवेगळ्या कलरची साडी नेसतात जस की जांभळा, लाल, पिवळा, म्हणजे प्रत्य प्रत्येक दिवसाचा हा कलर ठरलेला असतो. त्याचप्रमाणे देवी देखील वस्त्रे नेसवले जाते. आणि देवी ही म्हणजे वर्षानुवर्ष आपल्यासाठी अ फक्त आपल्याकडे तिचा आशीर्वाद ठेवत आपल्यासाठी ती बघत असते आपल्याकडे त्या दिवशी ती देवी नऊ दिवस निद्रावस्थेमध्ये असते. म्हणजे तिचा आपण सेवा करावी. आपण तिच्या जवळ जाऊन आपले आपले म्हणजे मनोकामना वगैरे आपण तिच्याकडे मागावे. अस आपण त्या दिवशी करत असतो. आणखीन एक मॅम म्हणजे आमच्या इकडे ना नवरात्र म्हणजे मध्ये संध्याकाळी आणि सकाळी देवीची खूप छान पद्धतीने तिने आरती केली जाते. त्यावेळी शेजारच्या अनेक स्त्रिया व पुरुष जी लहान मुले आहेत ती एकत्र येतात. व आनंदाने उत्साहाने ती आरती करतात. आरती करून झाल्यावर सकाळी आम्हाला प्रसाद वगैरे वाटला जातो. आणि संध्याकाळी आर आरती झाल्यानंतर भजन आणि कीर्तन ना कार्यक्रम ठेवला जातो. त्यामुळे लोकांमध्ये हा एकोप्याची भावना वाढते. लोक एकत्र येतात आणि आनंदाने त्या भजनाचा आणि त्या कीर्तनाचा आनंद घेतात त्या भजनामध्ये स्वरूपाची त्या कीर्तनामध्ये विविध स्वरूपाच्या कहाण्या सांगितल्या जातात ज्या देवींवर असतात. अवलंबून असतात. त्यातून आपल्याला आपली जी आई आहे म्हणजे आई अंबाबाई अशा विविध देवी आहेत दुर्गामाता वगैरे यांच्याबद्दलच जे काही जीवन आहे त्याबद्दल माहिती होते अशा प्रकारे हा सण आनंदाने, उत्साहाने साजरे करतात. आणि त्याच पद्धतीने अ ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी सोनं घ्या सोनंसारखं सॉरी! हा सोनं घ्या सोन्यासारखं ऱ्हावा. असं असा जो संदेश आहे तो आपट्याच्या पानाने वाटून दिला जातो आणि त्याचा दुसऱ्या दिवशी जो आहे शस्त्र पूजा केली जाते. म्हणजे शस्त्रपूजा म्हणजे जे लोखंड असतात आपल्या घरी जे तीनशे पासष्ट दिवस काम करत असतात त्यांना एक दिवस आराम दिला जातो. अशा पद्धतीने हा सण आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.
हो मॅम हो अगदी बरोबर मॅम तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही जी काही माहिती सांगितली ती खुरच खूप उत्कृष्ट होती असंच नवीन नवीन विषयावर तुमच्या संवाद साधाला मला नक्कीच आवडेल मॅम ओके थँक यू मॅम धन्यवाद
ओके बाय मॅम
हं